हलो
हा लागला ना
हो लागला लागला आला आला तुमचा कॉल आला मला
हम्म हम् करा कंटिन्यू मग आता करूनच घेऊ एवढा
हो कारण की तुम्ही लावलाय मी कट केला किंवा तुम्ही कट केला तो सबमिट होऊन जाईल
हा हा तेवढं करून घेऊ मग हम्म
हो
काय सांगा ना तुमचं काहीतरी आता हम्म
त्यास
कायकाय शिकवलं
नव्हत आपलं हा पॉझिटिव्हच चालवत आपलं हा तर त्याच्यात आता असं मला एव आता बारीक बक एवढं आठवणार नाही ठईल अ पण आता काय सांगायचं हम्म म्ह ज्या मी केला तर मी अस रोज इन्फर्मेशन दिलंय कि आज आ मला माझा हा वस्तूचा कस र आला आहे त्याच्याकडून मला एवढी ऑर्डर मिळाली आहे अ धन्यवाद या गोष्टीबद्दल धन्यवाद किंवा आज मी रस्त्याने चालली होती तने नेमका एका गाडीचा कट लागला तर मी लगेच धन्यवाद दिले कि देवा धन्यवाद तू मला वाचवलं मोठं काही झालं असतं पण तू एवढ्यावरच मला वाचऊन घेतलं असं म्हणजे छोट्या छ्या ज्या पण गोष्ट गोष्टी होतात तर लगेच त्याच्या त्याला आपण धन्यवाद द्यायचं परमेश्वराला धन्यवाद द्यायचं अ असं करायचं असं करायचं असतं म्हणजे अ असं आम्हाला त्यां शिकवल आहे आणि आपल्याला जे पाहिजे ना ते तुम्ही माग ब्रांडाकडून कारण कच्याकडे भरपूर पूर आहे तुम्ही फक्त मागायचं आणि जे अ काय म्हणतात अ प्रामाणिकपणे जे पाहिजे तेच असं काही पण मा चांगल्या गोष्टी तुम्ही असं दुसर् काही उलट पालट मागितलं तर ते नाही मिळत आणि त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न पण कराव लागत नूसंत तुम्ही रोज म्हटल्या पाच हार मिळायला पाहिजे पाच हजार बसल्या बसल्या नाही मिळणार त्याच्यासाठी तुम्हाला पुरुषार्थ करावा लागेल
हा हा हा
तर म्हणजे तुम्ही काही केलं तर तुम्हाला नक्कीच मिळणार आहे तर म्हणजे हे ही गोष्ट मला खूप त्याचा एक्सपिरियन्स आलेला आहे तर मी रोज बोलते आता अ अऍक्चुली मला हे माहित नाही पण मी आता इंस्टाग्रामवर हे दोन त्याची ऍड पाहिली पण अ म्हणजे नाही ते आपलं असं साधत तुम्हाला सिक्रेट बुक माहितीय का ग्रेट म्हणून अ हा तर त्या पुस्तकाचं आहे एक आणि एक दुसरं पुस्तक आहे तर त्या पुस्तकामध्ये त्या एका बाईला कॅन्सर झालेला होता
हम्म
अ तर तिला कॅन्सर कशामुळे झाला हे तिने विचार केला खूप की कशाने झालं काय झालं तर तिला ते आठवलं की लहानपणी तिच्यावर आहे ना बलात्कार झाला होता आता आणि तेव्हापासून तिच्या मनात राग होता किंवा त्या माणसाबद्दल चीड होती
हम्म
तर ती मनात चचीड ठेवून ठेवून ये ना तिच्या त्या सगळ्या पेशी अशा झाल्या की ति कॅन्सर झाल्या मग तिने ना हळूहळू एक एक गोष्ट सगळी ती माफ करून टाकलं तिने
हम हम
ज्याने पण जे केलंय की ठी म्हणजे ते आहे काही प्रोसेस किंवा काही असे वाक्य आहेत त्या पुस्तकात तिने माफ केलं आणि तिचा कॅन्सर गेला
हो का
हो असे तिचे आहे ना भरपूर उदाहरण दिलेले आहेत तिने तर त्या पुस्तकाचा एक अभ्यास होता आणि एक सिक्रेट पुस्तक अे दोन पुस्तकांचं मी केलेलं आहे बाकी मी जास्त केलं नाही कारण की नेमक मी तुम्हाला म्हटलं ना की आमची परिस्थिती एकदमच हे झाली त्याच्यामुळे म म झ म्हणजे घरून मी बिझनेस करायला सुरुवात केली तर मला आता एवढा वेळ नाही मिळत तर पण हे जे तुम्ही काय होन फोन काय म्हटले काय मी हो हो पोनो पोनो
हा ते पण म्हणजे असं तेच आहे की अ मला
मला ते आ दोन चारदा त्याची ऍड आली पण म्हटलं असेल अस काही तरी पण म्हटलं जाऊ द आता आपल्याला कुठे वेळ नाही सगळंच करायला म्हटलं
हा
अस हम्म
अफर्मेशनच असतात त्याच्यात पण हम् ब्रह्मांडाला मागायच आपल्याला जे पाहिजे ते त्याचे असं म्हणजे आपण ते असं स्व न घडत आहे असं स्वप्न बघायचं आणि ते मिळ तर लगेच
मिळत हो हो हो असं म्हणजे करत असतं आता मुलांना सांगते पण मुलांना अजून इतकं पटत नाही. आणि मग आता आता आपण जसं हे शिकत जातो ना तर आपल्यालाही असं होतं अरे आपण आपल्या यंग एज मध्ये आपण कोणाचं ऐकलं होत का त्यांनी सांगितलं की ही चांगली गोष्ट. कर आपण ऐकली होती का नाही मग आपली मुलं पण कसं काय लगेच ऐकतील. त्यांनाही थोडीशी अजून समज येईल मग ते ऐकतील हे असं आपल्याला आता समजायला लागलय हा नाही आपण काय चिडचिड केली असती मारलं असतं किंवा नाही तुला करावच लागेल बसावच लागेल. आता आपणही म्हणतो ठीक आहे आता मी माझं वय बावन्न आहे. आता समजा मला एक पाच सहा वर्षापासून थोडस देवाधर्माची गोडी लागलीय. आणि आपण आपली मुलं आत्ता वीस वर्षाची आपण त्यांना म्हणतो नाही नाही तुला देवाचं हे करावंच लागेल. ते करावंच लागेल. मग आपल्याला आपण असं समजून घेतो अरे मला जर एवढे उशीरा समज आली आणि मी करायला लागली तर आपण कुठे यांच्याकडून एवढ्या लवकर अपेक्षा करायची. तर चांगलीच गोष्ट आहे नाही केलं तर त्यांची आयुष्यात ती वेळ येईल तेव्हा ते कर
हा आणि हे पण कि ब आतापर्यंत समजत नव्हतं आता समजायला लागलं तर मग आता आपण काहीतरी असं करून दाख होयच की मुलांनी आपलं अनुकरण केलं पाहिजे किंवा आपला अभिमान वाट वाटला पाहिजे याच्यावर फोकस
फोकस आता माझा जो बिझनेस ना म्हणजे आता माझा मुलगा म्हणतं ए मम्मी थोडंफार म्हणजे आता माझा ना नॅपकिन बुकेचा बिझनेस आहे माहिती आहे तुम्हाला कन्सेप्ट? माहितेय ना तर कधी कधी काय होतं एखादं वहीचं पॅकिंग निघून गेलेलं असतं किंवा थोडंसं फाटलेलं असतं. तर माझा मुलगा म्हण तू मम्मी ते पंचवीस बुकीची ऑर्डर आली ना त्याच्यात हा एखादा टाकून दे चालतो म्हणे. म्हटलं नाही मला नाही. चालणार मला द्यायचं तर प्रत्येकाला एकदम परफेक्टच द्यायचं आहे कारण की तो आपल्याला पैसे देतोय ना तर आपल्याला त्याला व्यवस्थितच वस
आणि ती एक गोष्ट आपलं नाव खराब करते ना एक वस्तू तेवढी की अरे त्यांनी तर हे कसच दिलं होतं.
हो तर मी म्हणजे अम्म त्याला जरी आत्ता पटत नाही पण मी म्हटलं याला नंतर दोन वर्षांनी पाच वर्षांनी कळेलच की अरे आपल्या आईचं काय हो त एक थिंकिंग की नाही द्यायचं तर चांगलंच द्यायचं नाही तर नाही. म्हणजे तू म्हणतो मम्मी तुझं खूपच असतं असंच करून पाहिजे अन तसंच दे नीटच कर म्हणजे तो मला म्हणतो मम्मी तुझं नेहमी असं आहे. कस्टमरला त्रास नाही व्हायला पाहिजे मुलांना झाला तर चालेल. असं त्याचं वाक्य असतं नेहमी म्हंटलं नाही मला नाही चालत म्हणजे काही कस म्हणतं अहो खाली आणून द्या काही म्हणतं कोपऱ्यावर आणून द्या. तर मी द्यायला जाते तिकडे मुलं म्हणतात मम्मी वरती बोलव. घरी बोलव असं करतात मी म्हटलं अरे जाऊ दे असते कोणाला अड अडचण कोणाला घाई असते हे आपण समजलं तर आपल्यालाही कोणीतरी अशी मदत करेल ना?
हां आणि येते ती मदत आपल्यापर्यंत. तिसऱ्या व्यक्तीकडून कुठून तरी काही ना कोणत्या ना कोणत्या रूप मी पण नेऊन देते माझं पार्सल असलं ना. की मग मला तर कधी कधी गाडीचा खर्च करावा लागतो.
हो का?
ते मी हम्म.
हां. तर असंच आपण एक मेकांना समजून घेतलं ना की खूप असं मनालाही शांतता भेट ते आणि रिलॅक्स ला ला लाईफ होते आपली.
हो ना.
आता तीन चार दिवस झाले नुसतं फोन फोन फोन सुरू आहे सगळे माझे तर सगळे काम ठप्प हाय
हो तेच झालंय मला आहे ना ते आता आषाढी एकादशी आली तर मला ते शिंगाडा शेवईचा चिवडा बटाटा शेव चिवडा ते बनवायचंय. पण म्हटलं आजच हे टास्क एकदा कमप्लीट करू म्हणजे उद्यापासून कामाला लागू म्हटलं.
आता माझे दोन राहतील आता दोन झालेत. दोन राहतील अठ्ठा अठ्ठावीस होईल आता हां दोन उद्या करून देईल हम्म मग झालं एकदाचं.
चालेल चालेल.
हम्म.
हम्म. हो तुमचं अजून घरात कोणी करतं का पॉझिटिव्हचं दहा मिनिटं नाही झाले एक मिनिटं बाकी बोलून
बरं नाही ना कोणीच नाही करत हा म्हणजे मुलगा आहे म्हण म्हणजे तसं. पॉझिटिव्हच आहेत घरातले लोकं हम्म.
चांगली गोष्टय, खूप चांगलाय.
असं काही हे नाहीहे. हा माझाच स्वभाव होता थोडासा चिडचिड. तर मी खूप शांत झालीय. हा आणि मी या मीडिया ची खूप खूप आभारी आहे, कारण हे सगळं माझ्या मध्ये मीडिया मूळे झाल बदल हा ह.
ह ह.
हो, ते रोज उठली की ते थँंक्यू म्हणत असते.
हम्म. तेच सकाळी उठल्या युट्युब बाराला ह हा हा. नाही नाही ते तर आहेच प्रत्येक गोष्टीमध्ये चांगली आणि काय वाईटय ते आपल्याला ओळख ता आलं पाहिजे म्हणजे आपल्याला त्याचा फाय दा करून घेता याला पाहिजे नुकसान करण्यापेक्षा अस.
चालेल, चला हो. चालेल, ओके. बाय.
हो, बाय.